हा का करत हाय?
काय नाही बसलोय.
हम्म, आक्कीचं लग्न खूप छान झालं म्हनल.
झालं.
हम.
आता मागं फिरायला गेली होती ना? गेले होते फिरायला पण.
हा नाही बार मला येता नाही आलं मला पण याची खूप इच्छा होती. पण
हम्म.
पण नाही जमल मला. हम्म. कोणते कोणते डेज होते.
काय नाही, ह्यानीं घरी नाही इकडं काही नाही केलं तेव्हड. पण ते मुलांच्या कडच्यानी सगळंच केलं. हळद ही ने सगळंच छान झालं त्यांचं एंगेजमेंट.
एन्जॉय केली का नाही तू?
हा, आम्ही केलो एनज्रॉय भरपूर राधा आली होती.
मनुतेन मॅचिंग केलं असताल सगळ्या
नाय ना ग एकदा लग्न झाल्यानंतर काय अस म्याचिंग वगैरे त्याच्यासाठी अगोदर भेटाव लागते, बोलावं लागते. तू नव्हतीस त्याच्यामध्ये आजून हा. केल.
असूदे.
हम्.
ठेवू काय मग?
हो.